हो काय नाहीत. पोळ्या बनवत होते. सकाळी
झाला का नाही झाला मग झाला का?
हो हो नाही बनवते असचं नका नाओ तु बग मोबाईल लावुन
मग सांगायचं होत ना नंतर लावला असता
ये गहू राहू दे ना म्हणजे हा एक म्हणजे
हेडफोन मध्ये आवाज येतो का नाय ग अ नाय तर हेड फोन घ्यावा लागल याज्यासाठी काय करणार आता
तू काय करत आहे?
काय नाय बसलेली होती म्हटलं लावते काल पण नाय लावलेलं कोणाला तू म्हटलं लावते. ती पावरीपाशीचं हे व्हिडिओ चालु होता वाटत
हा हा चालु होता ना हां
एक पण बाया दिसत नव्हत्या म्हणुन कट केला. आणि मग फोन लावायला झाली बाहेर
हं
हम्म काय माहिती समजत पण नव्हतं ग ते सगडे माणसं बोलत होते ना त्याच्यामध्ये म आवाज पण नीट नव्हता म्हणुन कट करून टाकला.
मंग केला होत का आता
हा जॉईनिंग केलं आताच ग बघितलं मग टाइम झालेला म्हटलं सहा वाजु पाच ते सहा म ध्ये होत मग त सहा वाजण्यात आले म्हटल दहा पंधरा मिनिटासाठी जॉईंनिंग करते म्हणून बघीत त ते सगडे माणसं एक पण नाय सुनीता सुळे तिथ जॉनिंग होत वाटत. काय नाय ती पण म हा तिचं होत आणि नंतर न मी पण कट करून टाकला.
ते काय दुसरं कोणतं काय टास्क कोड टाकून दुसरं काय चालू करायचं. चय अजून
तेक ना पावरी भाषाचं
कशाच?
पावरी पावरी भाषा सगळं ते करताय ना तेच करायचं हाय ना? मला पण कोडं सांगितलं होत टाकलं होत पण काय टाकलं नाई सरांनी का.
मला तर तेज माझ शब् ते शब्द पूर्ण करून टाकला तू नय
कोण ते?
म्हणजे काय बोलतात ते शब्दाचे ती दनवंती का ते शब्दाचं पण भरून टाकलं. का कॉलिंग फक्त कॉलिंगच मुड तिचे पैसे वाढवून दिले.
कॉलिंग मुडे ग द शब्दशा कस काय?
शब्दाचे पण आहे ना एक शब्द, एक शब्द ला दोन पये प्रत कायतरी असं बोलत होते ना गं.
असं
कालपरवा मेसेज आलेला पण ते मॅप ते ना कस मग ते आपण जसे शेतामध्ये काम करतो मग कीटणूक जंत- जंतूनाश-नाशक तेला काय म्हणतात ते म हे म्हणतात पण ते जमत नाही ना ग ते मग कसं शे ती शेण खताला आपण शेणखतला म्हणू शकतो सानबिन तर दुसरं तर जमत नाही ना मग त्याच्यामुळे
हो तेला गोगलगाय पैसे गुगलवर
पण किती किती टा हे करणार
म तसेच करते मी काही माहित नसत ना ग. आपल्याला आपली बशसच माहीत नसते.
हा ना तेच ना आपलीच भाषेच काही नाही ग ते बोलतो आपण पण ना ते लिहायला ना खूप कठीण जात. त लिहायला नाही जमत ना.
काय करताय पोरं अजून स्वयंपाकच चालू आहे.
अ सयपाक चालूये ते एक बाजार ग्यायला गे- गेला होता अता आला तो म्हणजे खुश झा त्याला हे अस हो उद्या शाळेत पाठवायचं ना त्याला. ते हे हाय ना अ ब तो अमरनेरवाला.
अ मंदीरवाल्याला मग बॅग बीग सगळं सामान आणलं असेल म्हणून खुस झाला असेल.
हा म्हणून खुश झाला. तो नाही का पबजीचा पब झा तेच घ्यायचं सांगत होता तो. त्याचे पप्पा काही राबवत होते त्याला, म्हण मला तेच चप्पल पाहिजे म्हणे.
तेजस मंदिरकडे
संधी अ शिरपूर कडे
हा सोनगिर कुठ येतो.
सुनगीर सुनगिर तिकडच्या साईटला असतं का तेच नाही माहीत ग मी पण एकचदा गेले होती पालक मिळावा होता ना तर गेले होते मी पण चोपड्याव हा चोपड्याकडे. शिरपूर, चोपड्याकढेच हा जडगाव पुढे असं अ येतं. आणि मागे अ ते अमननेर.
काय? अ शहरासारखंच आहे का?
शहरा सारखंच आहे ह मोठं शहर आहे पण अ दूर शाडा आहे ना यांची.
हा का.
दोन, तीन किल-किलोमीटर येऊन जात असे अमननेर पासून. ज गावच्या बाहेर गावाबाहेर शाडा आहे. म्हणजे यांना कसं गाडी स्पेशल करावी लागते ना यांना.
हा असं बसमध्ये नाही जावं लागत का?
नाही बसमध्ये, बसमध्ये काय डोंडायच्याहून बसलं मंग ग नाही ग बसमध्ये तर कितीक द एक-एक दिवस पूर्ण लागून जाईल.
हा ना. ते कसं डायरेक्ट एकदम गाडी करून डायरेक्ट जात तात ना मग लवकर पोहोचता का ते. हा.
ट्रेनने जावं लागत तर लगेच पोहोचतात ना ट्रेननी. हां. हं. डायरेक्ट अमळनेर लास्ट.
जाऊ द्या आता काय करणार?
त्याचे पप्पाच जाणार आहेत. ठेवायला. इथे म्हणजे चार पाच मुलं आहे ना?
हा का?
हा. एकत्र मग गाडीकरून ते जातात. ते परवड त त्यांना गाडी मध्ये नाही परवडत न. परत टाईम पण खूप जातो.
किती भाड
दोन तीन तीनशे दोन दोनशे रुपये. अस. हो हो. हा. तेच ना.
हम्म. मला वाटलं हजार हजार रुपये घेतील.
ह म्हणजे एकटे जर गेलं तर लागणारच तीतके पैसे मग.
हा ना.
हो हो. नाही. फोनच नाही लावून -नाही. हो लावते.
मला पण, काल परवाची बी लावून बघते त लागत च नाही. काल कमलिताईन लावलं कमलिताईला पण बोलते की कमलिताईची पण लागत नाही म्हणे.
नाही लागत का? जो नंबरवर म्हणजे कि आपण ज्यांना अ कॉल नाही केला असेल ना त्यांनाच कॉल लावायचा. ते हा ना मा मा माझं पण तसंच होतो न मग मी सुमित्राला लावलं त लागून गेलं सुमित्राला.
हा का? मला नाही लागला काल? नाही लागला फोन. फोन आला होता ना तिकडन, रीसिव्ह, इकडंन रीसिव्ह सीव्ह केला डायरेक् कट झाला.
हो डायरेक्ट कट झाला होत
मंग मी लावत होती ना तर माझ्याकडनं लागतच- नव्हता. म्हणून मी लावलाच नाही. तुला फोन लावला म्हटल लावते म्हणून- तर काही लागलाच नाही.
म माझं पण लागलं होतं पण कट होऊन गेलं गं.
हम्म आणि आवाजचं येत नव्हता ना त्याच्यामुळे मग मी लावलाच नाही.
कोण हे तो सुमित्रा चा मुलगा का? बोलत सुद्धा बोबड्या हे का तो?
हा का?
हो. काय काय असचं सांगत होता गं तो.
हा का?
हो. मंग काय - हा कोण आहे? बाई कोणाला लागला म्हणून कट करून दिला मी.
तो म्हणजे लाडानेच बोलतो. तसंच बोलतो तो. हम्म.
सुमित्रा आहे का असं सांगितलं तर, कोण सुमित्रा? कोण सुमित्रा म्हणे.
का.
हो.
ततो असेल ना.
मोठा काय कोणता मोठा मुलगा तो सांगत होती ती
नाही मोठा नाही ना दो दोन मुलीच हे तीला लहानच मुलगा हे. हा छोटा म्हणजे चार वर्षाचा असेल आता मग दुसरं कोणी उचललं असेल ग.
तेज गं तेज मुला असच नाव घेत.
पोलिओ ल नहीं गेल्या आज मग
गेले होते ना.
गेली होती का किती वाजेपर्यंत होती.
हा आकरावाजे पर्यंत
अकरा वाजेपर्यंत मी पण येऊन गेली गं पाच वाजेपर्यंत आहे म्हणे म्हटलं कोण पाजे वाजे च थ थांबणार हे एक तर रविवार हे त्याचा मध्ये
हा मंग कायरे जास्त वेळ काहीनी थांबले अकरा वाजे
मग मी पण नाही थांबली मग सांगून येऊन गेली पण जास्त लाभार्थी सकाळीच करून टाकलं.
हा जास्त लाभार्थी मंग सकाळीच ना.
हा कारण की नंतर ना मग दुपारी तर काय शेतात चालले गेले असेल तर कोणी नसेल जास्त आले असेल मग त्याच्यामुळे मी नंतर काही गेलेच नाही नंतर मी पण या विषय त चालली गेली कापुस लावायचा होता काय कडे आणि दुसऱ्या शेतामध्ये पण हा कापूस झाला मक्का मक्का लावला. कापुस हा काय आता एका शेतामध्ये बाकी गं ते काय माहितीय आता उद्या करायचं पण उद्याला शहाद्याला जरा काम हे माझं पण
हम्म चरा म ते पण पेमेंट चं पण टाकत. नाही पेमेंट पण टाकत नई इतकं काम. फन करू वाटत नी ला.
धुनार ना गं धीरे मारा राना
पण काय नाही पुरणार ते पैसे एकत्र टाक. ज्यांना पुरतात ते पै पैसे काढून काय काय घेतात गं. मी तर पैसे पडले की महिन्या महिन्याचे खर्च होऊन जातात पण काय? पैशे पुरतस.
चेतन काय काम करतो.
काय नाही ना गं तो घरीच हे ना आता तो पण सांगत होता आता जायचं दोन महिन दोन महिन्या दोन महिन हेने करुन येतो म्हणे काय नाही कोणाचे एखादे काय राहिलं त्यांच फार्म भरतो टिंबकचा फार्म भरतो, विहरीच फार्म भरतो काहीच नाही गरजे नाही शेतामध्ये काम चालू त्याच्यामुळे मग काय करावं लागत हा. दोन तीन महिने गेले गेला अस होता का झालं असत चांगलं काम पण
हम् म्हणजे बाहेर कुठे जात होते कामाला
पहिले ते मुंबईला होतो ना ग मी तर म मी पण आली. तो पण येऊन गेला त्याच्यानंतर मग आता घरीच आहे ना.
गरज आहे का?
त्याच्यामुळे काय करते आता अजून पोरं लहान आहे शाळेत ठेवायसारखे होऊन जाईल. आता काय करायचं काय वागू. आता एक आता पाच वर्ष होईल आ आणि हा तेच ना अजून लहान आहे तोपर्यंत काही नाही. हा आता मोठे झाला की त्याच्यामुळे काही नाही वाटत दोन तीन वर्षात आता हे पण मोठं होऊन जातील शाळेत ठेवलं की त्यांना भेटायला जायचं काय करायचं त्याचा खर्च वाढणार अजून
मग.
भूमि.
ते तुलसा
हा हॅलो.
दोघे मग अ, दो तुझे ते मोठे झाले असेल ना.
माझे का मोठे ना एक, एक पाचवी मध्ये आता एक सातवी मध्ये दोनच मुलं आहेत, हो.
पाचवीला हाय.
हाय. पाचवीला एक सातवीला, हो. हो.
बाहेर काढून टाकलं की टेन्शनच नाही बाहेरच पाहिजे घरी सोबत पण नाही पाहिजेल, म्हणून एकीला माझ्याला पण उज पुढच्या वर्षी प्रकल्पला फार्म भरून बाहेरच काढायचा आहे ग पहिली मध्ये पहिली पाासूनच.
हा प्रकल्पाला मग म म्हणजे माझ्या मुलाला पण प्रकल्पाला नंबर लावला होता पण काही नाही लागलाच नाही. हो मग ठेवलं. होता, मग दुसरीत पहिलीमध्ये मग दोन तीन म्हणजे असं ते काय लॉकडाऊन झालं हो मग त्याच्या परत केला हा.
ते सम आता लावते म्हटलं जाऊ दे काय करणार.
मग चांगलंय लावून द्यायस.
हा.
दूर, म्हणजे लांब चांगलं राहतं ग.
हा ना लहानपणापासून ठेवलं ना कस टेन्शन नाही राहत मग डायरेक्ट मो ठे मध्ये काढलं ना मग ते सवय ना ग होत नाही मोठे उडाय राहिले की मग काय त्यांना जाऊ वाटत नाही
हो सवय पडून जात लहान पणीमध्ये चांगल असत, मोठ झाल्यावर का